हॅलो? बोलकी? जेवलास काय?
होय, जेवलो बघा, तुम्ही जेवला की नाही?
नाही म्हटलं
हॅलो? होय जेवलो कि.
हा काय केलत जेवण मग?
काय करालाय?
मी बघा गचिवर फिरा लागलोय सध्या ला.
हम् हम.
हा, स्वयंपाक काय केलता तुम्ही?
स्वयंपाक केलता कि बघा आम्ही डाळीच्या आमटी केलती. चपाती, भात आणि भाजीला काय नव्हतं म्हणून बेसन पिठाची पोळी केलतो. आज उपवास असतोय रे गुरुवार आहे ना आज.
हा गुरुवार आहे ना.
हा. मग आज गुरुवार असतय मग गुरुचरित्रचा अध्याय वाचतोय.
दर गुरुवारी वाचताय काय रोज वासताय?
नाही दर गुरुवारी वाचतय ते दिडोरी महाराज तर तिकडं क नाही ग्रुप एक हाय.
हा.
मग त्या ग्रुपला ऍड आहे मी. मग प्रत्येक गुरुवारी एक-एक अध्याय वाटून येत्यात प्रत्येकांना.
हा हा.
म ते प्रत्येक गुरुवारी अध्याय येईल तसं वाचन करायचं.
प्रत्येक गुरुवारी एक अध्याय वाचायचा असं असत का?
हा, म्हणजे गेल्या गुरुवारी एकोणिसावा होता आता ह्या गुरुवारी विसावा आलता.
मग प्रत्येक गुरवारी अस वेगवेगळा अध्याय येणार वाचण्यासाठी.
वेगवेगळं नाही म्हणजे म अ हेनच की टप्प्या टप्प्यानच की. अस हा. मग आता पुढच्या गुरुवारी एकवीसावा अध्याय येणार मला.
टोटल अध्याय किती आहेत मग त्यात.
त्रेपन्न अध्याय आहेत मग दत्त जयंती असत्या का नाही डिसेंबर महिन्यात
हा.
मग त्यावेेळेस हे सगळं पूर्ण ग्रंथ होत. तय मग हा.
त्रेपन्न अध्याय तेव्हा पूर्ण होतात.
हा त्रेपन्न अध्याय ह्या ग्रुपमध्ये त्रे पन्ना जण ऍड आहेत मग प्रत्येकाचं त्रेपन्न अध्याय दत्त जयंती दिवशी पूर्ण होत्यात.
हा हा आसा हाय होय.
हा चांगलं असतय वाचल्यालं खरं.
होय चांगल असतय.
हा मन तेन शांत राहत तय छान वाटतय प्रसन्न वाटतय, तू काही देवा वगैरे करतोस का नाही.
होय करतो की करतोय की मी पण.
काय करतोय?
मी बघा आता सध्याला तर काय करत नाही खर अ म्हणजे ते थोडे दिवस अगोदर अ जो देवाला वगैरे जातोय
हम्म
हर सोमवारी देवाला वगैरे जातोय महादेवाला महादेवाला जास्त मानतोय ना मी
हा
त्याच्यामुळे दर सोमवारी जातोय कधी टाइम मिळाला तेव्हा पण देवाला जाऊन येतोय अस ग्रंथ वगैरे वाचत नाही मी
हम्म राहू दे नाही वाचायचं मग सोमवारच देवाला जाऊन यायचं शनिवारच हनुमानला जाऊन यायचं
हा होय तस करतोयच की सोमवारी तेवढं जातोय आणि आधी मधी कधी तर
हा
हम्
बघ तुझा भाऊ काय करतोय
माझा भाऊ आहे की अ बारकाय आता अकरावीेला आहे कॉलेज मध्ये
होय कुठं असतोय तो
तो आत्तीकड असतोय कुरुंदवाड मध्ये
हा हा
ते तेन बघा आर्ट साईड घेतलाय
हा
हा त्यो आता कॉलेज पण असतय त्यांच सकाळी सात ते साडे-सात ते एक असतय कॉलेज
हम
कॉलेजला वगैरे जातोय
हा परत काय करतोय दिवसभर
दुकान सुद्धा आहे ना तिथंच आत्तीचं
कशाच
सलूनच दुकान सुद्धा आहे ना मग तिथंच कॉलेज वगैरे करून दिवसभर दुकानात आसतोय सलून शिकतोय परत आत्तीचा मुलगा टॅटूच करतो ना म तिथ टॅटूच पण शिकाय लागलाय त्याच
हा हा
ह ते सगळं प्रॅक्टिस वगैरे चालू आहे ना त्याजी मग तिथं
हा हा
हम्म
तू काय करतोस मग
मी पण आठ तास सकाळी कॉलेला जाऊन आलो
हा
क्लासला गेलतो
हा
मित्र एक ऍडमिट आहे त्याला एक जाऊन भेटून आलो
होय काय झालय रे त्याला
त्याला अपेंडिक झालय
मग ऑपरेशन झालं
ऑपरेशन झालय की काल ऑपरेशन झालत मग जाऊन त्याला बगून आलो.
हा बरं आहे का आता?
होय हाय की आता बर आहे डिस्चार्ज मी दे देतील दोन तीन दिवसात
हू, हू,
हम्म
किती एम. एम चं होतं अँपेंडिस?
मी काय विचारलं नाही ओ म्हणजे ती काय सांगितल नाही त्यो पण सध्याला अ ऑपरेशन झाल्यामुळ काय झालत त्यो पण लई बोलायच्या आवस्थेत नव्हता, आणि त्यांच्या घरतली पण तिथं तेच्यामु
हू हू,
हा आसं झालं ना तेच्यामूळ लई पण त्याला काय विचाराय आला नाय.
हा काय त्रास होत होता तेला? पोटात दुखत होत?
हा पोटात दुखत हुत सारखं वरच्या वर मग अ रविवारी कायतर सोनोग्राफी केलता
हम्म
मग रायवारी सोनोग्राफी केल्यावर मग तेला समजलं आसं आसं अपेंडिक्स आहे मग तासगावात ऍडमिट झालत तो पहिला तीन दिवस.
हम्म.
मग ताजगावात ऍडमिट झाल्यावर तीन दिवस ऍडमिट होता मग तासगावतल्या डॉक्टर सां का काय कमी तेन वगैरे काही झालेल नाही मग अ त्यांना सांगलीतला एक डॉक्टर नंबर दिला तिथं जाऊन ओ करा म सांगितलं त्यांना.
हुं हुं,
मग त्यांनी अ परवादिवशी काय तर हे झालतेत ऍडमिट झालते काल ऑपरेशन झालं झालं.
काल झाल व्हय ऑप
चाळीस हजार रुपये.
होय.
व्हय.
एक कुठल्या योजनेत बसलं नाही का?
नाही योजनेत नाही बसलं ती प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यामुळे योजनेत बसायची शक्यता नव्हती.
कोणतं हॉस्पिटल?
वाळवेकर.
तिथं आहेत की योजना
योजना आहेत खरं त्यांना विचारलं मी योजनेत करूया काय नाय नाय म्हणला योजनेत नाही घेतलं, डायरेक्ट त्याचं त्यांनी केले. योजनेत विचारलं म्हणलं खर योजनेत मार्फत होत नाही म्हणल अपेंडिक्सच कुठच ऑपरेशन.
हा हा,
हा आस सांगितल ना त्या
हुं
मग कधी आलास तिकडं हॉस्पिटल मधून?
हॉस्पिटल मधून आलो की एक वाजता एक वाजलेले एक दोन.
हा हा,
हम्म क्लास करून डायरेक्ट गेलतो कॉलेज मध्ये.
हा. म आल्यावर जेवण केलं. हम्म.
जेवलो सोड फार को तेच सकाळीच जास्ती कप कॉल लावलेत ना कॉल लावले टास्क कम्प्लीट करायच होता आता म्हटलं तुम्ही .
हम्म.
म मित्रांना फोन लावलं.
हां
हा टास्क सुद्धा कम्प्लीट व्हायला पाहिजे. तुमचे टास्क राहिलच काय कंप्लीट
अहं राहिलेत की दोन तीन आहेत.
दोन तीन आहेत.
हां.
कॉल अ फ्रेडचे झाले असतील म तुमची टास्क.
कॉल फ्रेंडचे झाल्यात पण फोन लागतोय मला एकाद दुसरा अजून.
लागतोय
हा म्हणजे दुसऱ्यांच येत्यात तू केलास तर चालतोय एखादा फोन मला अजून.
हा हा हा तुम्हाला लावता येत ना मग आता फोन कोणाला?
तर नाहीच येत रे संपलंय माझं लिमिट ते.
अजून टनवीन टास्क येत नाहीत का मग तुम्हाला?
नवीन ते ट्रान्सलेशनचा चालू आहे की माझा टास्क.
ट्रान्सलेशनचा तो फक्त एकच चालू आहे का ते आता?
हां एकच आहे.
आणि ती संपल्यावर
काय माहित आता थोडं बघायचं.
तुम्ही आता इन्कम किती काढलं यात?
नाही अजून आलं काय रे पेमेंट यील आता.
पेमेंट कायच आलं नाही?
हम्म नाही आलं अजून यील परत आता.
ती पेंडिंग दाखवतय काय सारखं?
हो पेंडींग नाही नाहीच अजून काय.
काहीच नाही का?
हा. आणि काय म? आज तुमच्या इथं काय बाजार असतोय ना गुरुवारचा?
हा होय इथं सांगलीत असतोय.
हां हां जातयत का नाही बाजारात?
होय बाजारात जातोय की आजीसोबत जातो बाजारात होय गेलतो की.
आं
बाजारात गेलतो. काय सगळं महागच हाय.
होय, महाग हाय. पावसामुळं रे, आता भाज्या तर लय महाग असत्यात पालेभाज्या.
होय सगळं महागच आहे जास्त.
हम्म आता आणि एखादा ह्यो महिना गेला का नाही म स्वस् स्वस्तत्यात ब पालेभाज्या तेन
तेन हा हा
जरा पालेभाज्या तेन खात जा तू.
होय खातोय की,
ग्राउंड करतोयस ना?
होय.
हां खात जा.
होय खात
हा.
कधी आलास बाजारातनं म?
सात वाजले असतील, सात वाजता आलो.
होय. सात वाजता आलास काय, इथं येऊन काय बाजार काडाईव लागायचं परत मग जेवायच च अभ्यास कधी करतोयस?
अभ्यास टाइम मिळेल तवा.
टाइम मिळा
टाइम मिळा हा
अभ्यासासाठी टाइम काडायच रे.
काढतोय की.